हॅलो.
हा.
हॅलो.
बोल की. झोपल्या
एक मिनिट हं. हॅलो.
हा बोल की.
काय करालाय.
काय नाही झोपायची तयारी भांडी वगैरे घासाय लागलोय आता. भांडी घासायच आणि झोपायचं तुमचं झालं जेवण आवरलं सग
होय झाल बागा आता आम्ही पण भांडीच घसाय लागलोय.
हम्म. मग झोप. आणला नाही.
आता आवरायाच आणि झोपायचो.
हम, मग आमचं पण आवरलंय.
हम्म.
आता झोपायचं आताच जेवण झालं.
हा. मग काय आणि?
काय नाही बघा. झालं आता, थोडी थोडी जराशी साफसफाई करायचं चालू करायची.
हा.. आमची पण साफसफाई आता करायची आहे बघा.
झालं तर पावसा चालू झाला श्रावण येत ते तेवढा आता आषाढ सगळे सण समारंभला सुरुवात होते आता. थोडं थोडं थोडं करत गेली कि दुसर्यापर्यंत होतंय थोडं थोडं.
होय दसऱ्याला एकदम मग काढायला लागलं की भरपूर ओर काय काय कराय लागते.
होय. लोड होते मग ते, सगळं‌ एकदमच. आणि ह्या कामातन त्या कामातन सगळं एकदमच परत नंतरन मझारी. पाच आणि परत गणपतीला, काढाय लागते श्रावणात. काढावं लागते परत परत दसऱ्याला तरी पण क लागते परत.
गणपतीला काय येवडं, नाही काय म्हणजे या. अ म्हणजे वरवरचा आपण काढलं तरी पण चालतोय पण दसऱ्याला सगळं स्व
सगळं स्वच्छ कराय लागते सगळं पूर्ण सगळे कपडे आणि काय-काय धुवायला लाग
हांतरुण घर झाडायला लागतंय, कोण कोण फरशा धून घेत्यात.
खोय.
हम्म सगळं स्वच्छ नवरात्रीमध्ये म्हणजे सगळं कडप स्व
सगळं कडक रस्ते करायला लागते. नवरात्रीचच लई गोंधळ आहे. मग.
तुमच्या इथं बसतात कणी देवी तेन.
आमच्या इथं घरापशी काय नाही बसत?
हां..
पण थोडाशा पुढच्या साईडला बसतात. म्हणजे आमच्या सासूबाई प हा, तिथं जातोय आमच्या सासूबाईंनसोबत.
हा.. हां.. मग मोठ्यानी करत्यात काय.
हा असते मोठ्यांना म्हणजे, आम्ही काय येवढं जात नाही पण. कधी तर असं जातोय काहीतरी फंक्शन असेल तिथं काहीतरी कार्यक्रम असेल. त्यांनी काय ठेवलं तर जातो न तर असं नाही पण छान करतात तिथं.
हा हा.. आमच्या इथं असतात ये म्हणजे मोठ्याना करतात आमच्या इथं पण
बसवत आमच्यात, आमच्यात फक्त घरी तेवढं आम्ही घट बसवतो.
काय म्हणला?
घरी तेवढं आम्ही ते घट ब आणि सासूबाईंचे उपवास असतात नऊ दिवस, मग काय नऊ कलरचे नऊ. कपडे घालायचे आहोत, हेच बाकीचं असं काय आमच्या घर नाहीये.
हम्म. ते रोज नऊ साड्या वेगवेळ्या. तेंव्हा तर म्हणजे, त्या सीझनमध्ये तर. दुकानदारांच भरपूरच कमाई होतं असेल साड्यांमुळेच.
हो.
सगळ्या बायका त्या कलरच्या साड्याच नसतात रोज एक हिरवी पिवळी, लाल, गुलाबी. वेगवेगळ्या साड्या हम्म. ती साड्या नेसायची काय आपली परंपरा नाही. पण ते म्हणजे, अ.. दुकानदारांनी कसं. तिथल्या साड्यांचं मार्केटिंग व्हावं म्हणून, काहीतरी ती परंपरा सुरु केली त्यांची त्यांची. बाय. त्यांना एकदा सांगितलं की, साड्या बीड्या नेसायच्या असतात नवरात्रीमध्ये.
आता आता, परत एक महिना गेलो. की परत आता ट्रेंडिंगला सगळ्या, त्याचं साड्या परत अता. राखाडी कलर, जांभळा कलर, लाल कलर, पिवळा केशरी. नऊ कलर.
सगळ्या आधीच हां.. ते दसऱ्या दसऱ्याच स्वच्छ करून करत साड्यांचं पण नियोजन लावत असतात बायका.
होय.
वेगळे नऊ कलर आहेत काय बघून ठेवायचं, नाही तर नंतर गडबड नको नयी. हम्म हम्म.
हम्म.. तुम्ही आम्ही असं काही विशेष, असं काही नाही बाबा करत. काय घरात फक्त आरती करायचं, सकाळी एकदा करायची संध्याकाळी करायचं ते घटाला. पाणी घालायचं एवढंच कारण, आमच्या इथं कुठं जवळपास नस तेच ना आमच्या इथं गणपती तेवढा बसतोय, पण देवीचा असं काय विशेष काही नाहीे.
हां... आम्ही पण घरात घट वगैरे बसवतोय. परत दिवा लावाय लागतोय, नऊ दिवस तसाच तेवत ठेवायचा.
हा.
हम्म.
आमच्यात पण तेच असते, तुम्ही जाताय कणी तिथे मंडळाच्या इथं तुमच्या.
होय जातोय की वेगवेगळे तिथे, कार्यक्रम तेन ठेवतोय आम्ही.
खेळत असणार की, दांडिया तेन.
होय खळतोय की, रोज असत्यात दांडिया तर हम्म.
संध्याकाळी आम्ही पहिला खेळायचो बाबा लग्नाचा, पण लग्न झाल्यापासून काय. सगळं बंद झालंय आमचं.
लग्नं झाल्यावर तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्या नी.
जबाबदाऱ्या वाढल्या, घरातून परमिशन नसते एक एक वेळेला.
हम्म.
त्यामुळं नाहीच बंदच झाले काय.
आमच्या इथं असत्यात, नऊ दिवस दांड्या अस त्यात परत वेगवेगळे कार्यक्रम असत्यात. महिलांचे लहान मुलांचे.
हा.
खेळ वगैरे घ्यायचं, परत उख्यानांचा कार्यक्रम.
हा, एवढं सगळं असतंय? हा.
संगीत खुर्ची घ्यायचं परत.
नाही तेना.
आ..
नंबर आलेल्यांना बक्षीस
होय असतंय की. पैठणी वगैरे काय, काय असत्यात बक्षीस.
हं..
हम्म परत. पाच पाचव्या सातव्या दिवशी देवीला पाणी वगैरे, घालायला लागते नदीवरन आणून.
नदीवरून मग नदी जवळ आहे, काय लांब आहे तुमच्या घरापासून.
लांब आहे की, गाडी करून जाय लागते.
हा हा.
मग पाणी आणून मग देवीला पाणी घा, पाणी वगैरे घालायला लागतंय. परत अ.. न साठ नवव्या आठव्या दिवशी. कुंमकुंम आर्चन म्हणून एक असतंय.
हा
हम्म हम्म. कुंकुचा अभिषेक घालायला लागतोय देवीला. ते परत अ आणि अ हे सप तशे ती म्हणून एक वाचायच असतोय, जागरण. भरपूर काय काय असतं देवीला. हम्म...
मग जाताय तुम्ही सगळ्यां हेजात.
होय सगळ्या याच्यात जातोय.
होय, मग मज्जा येत असलं तुम्हाला?
होय. नऊ दिवस आमचे म्हणजे कस जात्यात
मज्जापेक्षा पण म्हणजे काहीतरी वेगळं असं कानावर पडते बाबा वर्षातून एक हा. तर काय ते नवरात्रच महात्म्य पण कळत असेल तुम्हाला त्या वेळेला तिथं. हा.
आणि सगळे वेगवेगळे मंत्र वगैरे चालू असत्यात, कथा सांगितल्या जात्यात. परत जागरणच्या वेळी देवीची गाणी म्हणत्यात.
हा.
सगळं चालू असतंय हं.
म्हणजे जागरणला जागरण गोंधळवाली माणसं येतात काय, तिथलीच कोणतरी अशी
हा बाहेरची पण येत्यात. बाहेरची पण येत्यात. परत गल्लीतल्यांना जे कोणा-कोणाला येत असलं, तर त्यांनी पण म्हणायचं.
हा हा हा
हम्म. मग रोज वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसवाय लागत्यात, होय.
कोण नेसवतेत त्या साड्या?
साड्या गल्लीतली मिळून आम्ही सगळी नेसवलीवती. रोज कोणीतरी वेगवेगळ्या हम्म.
कधी माारवाडी, कधी साधी नेसवायची, कधी महालक्ष्मी.
मालक
भरपूर टाईम जात. म्हणजे महालक्ष्मीला जशी नेसवतात ना अशा पूर्ण निऱ्या वगैरे पुढं दिसतात, तशा तशी पद्धत. भरपूर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जरा नेसवलं की आपल्याला पण छान वाटतंय ना. की म्हणजे काहीत वेगळ वाटतंय.
हा, पण नेसवाला फार अवघड जात असेल त्याला साडी.
होय. म्हणजे एकदा हातात बसलं कनई, मग काय पाच दहा पंधरा मिनिटात होतंय. साडी नेसवुन साडी नेसवायला नाही वेळ लागत. पण तिथली सगळी साफसफाई करायलाच वेळ लागतोय.
हा.
हम्म. मग नऊ दिवस झाले की, परत कोजागिरी पौर्णिमेला मग आम्ही परत म्हणजे नऊ दिवस झाले की देवीच दार बंद करतोय. परत कोजागिरी पौर्णिमे दिवशी उघडायचं मंडप.
हा. कोजागिरी पोर्णी
हा दूध वगैरे करायचं असतंय आणि देवी पण आम्ही त्याच दिवशी विसर्जन करतोय ना.
कोजागिरी पौर्णिमेला अ कारण कट देव उठल्यानंतर ना म्हणतात पाच दिवस देवी विश्रांती करत अस ते म्हणतात पाच दिवस करायची नसत्या पाच दिवस. त्यामुळे मग पौर्णिमा ते जागे होत्या.
हम्म. आत दिवाळीत तेवढा चालू असतोय मंडपात.
तेवढंच आपल्याला जरा जरा माहितीये. बाकीचं काय एवढं जास्ती डिपमध्ये माहिती नाही त्याच्यात.
देवीचा म्हणजे मंडप बंद होतोय. आणि मग कोजागिरी पौर्णिमे दिवशी उघडायचं. परत एखादी अ परत त्या दिवशी टिपऱ्या वगैरे आम्ही आणि खेळतोय शेवट दिवस म्हणून.
हम्म हम्म.
आणि मग दूध वगैरे करायचं आणि मग नैवेद्य दाखवून मग देवी त्यादिवशी मग विसर्जन करतो.
हा.
हम्म.
आम्ही तेवढं उठता बसताच तेवढा उपास करतो नऊ दिवसाचं काही नाही बाबा आपल्याला जमत.
हा आमची मम्मी तेन करते नऊ दिवस.
नऊ दिवस, फळावर?
आदिच असत्या. पण फळं वगैरे काय नाय म्हणजे फळ वगैरे पण खाते आपण बाकीचा अ वरी, शाबू हे पण असतय. कोण-कोण फळांवर करतय ना फक्तो.
हा हा.
हम्म.
होय कोणाचा फळावर असते आमच्या पण सासूबाई व फळावर करतात. इकडं सासूबाई पण करतात, तिकडं आमचे मम्मी पण करत होती.
हा.
आमची मम्मी तर गेले वर्ष झाले करते उपवासाचे त्याचे. नवरत्नाची होय.
होय म्हणजे महिला सगळ्या म्हणजे उपवास करत्यातच म्हणे नवरात्रीचा. हम्म.
चालते.
चालतंय लेट झाला असेल तुम्हाला पण झोपा आ ता होय ठेवू म हा हा.
हो.